हॅलो हा तई नमस्ते.
हा आवाज येतोय माझा व्यवस्थित हा. वातावरण जरा हे झालय ना पावसाच च त्यामुळे थोडस हे होतोय मध्ये मध्ये. अ हा बोल.
आज आपण तुम तिकयड नाशिककडच्या त्र्यंबकेश्वरच अ तिथलं थोडंसं माहिती द्या तुम्ही मला. हो हो.
आता माझ म्हणजे माझ कस झालं अ बराच च माझं तिकड जाणं झालेलं ए आणि आमचे अ नातेवाईक पण असत तिथं नाशिकमध्ये. आता तिथं मग कसं होतं नाशिकच्या जवळच एक किती तीस एक किलोमीटर अ त्र्यंबकेश्वर आहे. जवळच तिथे हा म तिथे शंकराचं म्हणजे खूप छान मंदिर पण आहे. आणि अ म्हणजे खूप जुन आहे आणि सगळं अस दगडी बांधकामातलं मंदिर आहेत.
हा आणि तो कोणता पर्वत आहे?
अ हा ते म ते म्हणतात ते नाई का सीतेला ठेवलं होत तिथे अ त्या ता मला त्याच नाव च आठवाना लगेच. तो एक म्हणजे पर्वत ब्र ब्रह्मगिरी अ नाय. त्याला दुसरंच काहीतरी नाव हा नाई दुसरं नाव ए त्याला काहीतरी तिथे ते म्हणतात सीतेला ठेवलं होत अ ता तो एक क म्हणजे स्पॉट आहे बघण्यासारखं लोकांना कि नाई का वरती तिथे अ म ते असं च डोंगरावरतीच आहे पण छान असत वातावरण एकदम आणि जास्त करून कस त्र्यबकेश्वरला अ अं लोक नाही का येतात. तिथे ते अ शांती होतात ना वेगवेगळ्या.
हो.
अ हा म ते म ह्याच ते नारायण नागबळी म्हणा किंवा त्रिपिंडी वगैरे अशा बऱ्याशा शांततिथ त ह्याच्या होतात तिथे घाटावर.
म्हणजे तीर्थाच्या गा ठिकाणी म्हणतात तसं.
हा-हा ते त्याच्या ठिकाणी म्हणतात तसं मग ते मंगळाची पण करतात तथ म्हणजे अशे वेगगळे अ हां. म्हणजे ते म्हणतात की तिथे जाऊनच करावी लाग ते अस हां. त्याच्यासाठी जास्त ते अ प्रसिद्ध आहे त्र्यंबकेश्वरच नाय का ते तेच्यात मध्येच तिच्या जवळच त तिथे काळाराम मंदिर म्हणून हाय रामाचं मंदिर ए. अ नाशिक म्हणजे नाशिक शहरामध्येच हे अ काळाराम मंदिर म्हणून आहे.
म्हणजे पंचवटीच्या तिथं ना?
हा पंचवटी.
हा पंचवटी आणि काळाराम मं मंदिर असं लांब एका पंचवटीमध्येध्येच आहे.
नाही नाही पंचवटीमध्ये नाही आहे ते ना नाशिक रोड म्हणजे आ कसं हो झालं की नाशिक पण दोन भागांमध्ये जरा हे झालंय की एक नाशिक रोड म्हणून एक थोडा भाग वेगळा झालाय आणि एक प्रॉपर नाशिक सिटी म्हणून एक भाग झालाय मग ते अ कस झालं की ज्या साईडला म्हणजे कंपन्या आहेत ते ते अंबड वगैरे एरिया आहे तिथं तर तिथं सगळ्या क आहेत सगळ्या तथ मग जास त करून ह्याच्या गाड्यांच्या वगैरे नाही का महिन्द्रा म्हना या त्याच्यामुळे तिकडे कस झालं कि बाहेरचे लोक जास्त येऊन राहायला लागले ना जॉबच्या हेच्यानी नोकरीच्या हेच्यानी हा मग तो ऐरिया वेगळा झाला, थोडा आणि प्रॉपर जे सिटी आहे तो म्हणजे ऐरिया वेगळा झाला अस तिथल्या लोकांचा तो एक
हा म्हणजे नाशिक सिटी जी आहे तिथ म्हणजे मेन सिटी पंचवटी म्हणजे सितिची नहानी वगैरे आता ते पंचवटीमध्ये आहे ना असं म्हणजे वाचण्यात वगैरे आलं होत
हो ते पंचवटीमध्येच आहे.
हा आणि काळाराम मंदिर तिथून थोडस
म्हणजे खूप लांब नाही अस रिक्षानी वगैरे, शेंग रात त्या सटी ब त्यामुळे म्हणजे कनेक्टेड आहे.
मग ते काळधाम मंदिर म्हणजे असं काय म्हणजे वैशिष्ट्य काय आहे.
ते ना रामाचं मंदिर आहे तिथं ते पूर्ण असं म्हणजे नाही का मूर्ती ति पूर्ण अशी अ काळीशिला दगड असतो आपला काळा दगड हा त्याच्याने त बनवलेली आहे मूर्ती आणि
तसच शिळे पाासून बनवलेलं असेल
हा पूर्ण म्हणजे एकदम काळा दगड असतो ना त्याच्यापासून पूर्ण मंदिर ते बनवलेले आणिती हा पाश नाही म्हणतात आणि बरेच म्हणजे म्हणतात की बाबा ते मूर्ती म्हणजे नाही का काही तिथं मागित हे तर होत म्हणतात ते काम आपलं असं म्हणजे लोकांची जास्त श्रद्धा आहे हा आणि तिथले लोक तर जास्तच मान नाही का अस आणि ह्याला राम नमी ला खूप मोठा उत्सव करतात
हा रामाचं मंदिर असल्यामुं
रामाचं मंदिर असल्यामुळे आणि तिथे मेन तर काय होत की अ तिथन जवळ जवळ पण भरपूर स्पॉट आहे असे बघयला छट छोटे कि तिथल्या तिथ आता जस अ तिथून थोडं पुढं गेलं ना की ते हे आहे दिंडोरी म्हणून आहे म्हणजे नाशिकच्या थोडं जवळच आहे एक सत्तरऐंशी किलोमीटर व ती दिंडोरी म्हणून आहे तिथे स्वामी समर्थांचं हा स्वामी समर्थांचं आहे ते तिथे राहिलेले त्यांनी तथ वास्तव्य केलेलं आहे असं म्हणतात आधी त्यांनी तिथं वास्तव्य केले अ हा जवळ हो जवळ खूप जवळ आहे तथन आणि हम्म तर ते एक म्हणजे बघण्यासारखं ठिकाण आहे धार्मिक असं हम्म त्याच्यानंतर तिथून थोड जवळ गेल म्हणजे थोडं म्हणजे बरेच तरी पण ह्याच्या म्ह म्ह क चव्हाणीच आहे बघा व
हो हो हो म्हणजे वणीच्या देवीला मला वाट ते जरा पायऱ्या वगैरे आहेत भरपूर
पायऱ्या म्हणजे पायऱ्या आहे पण आता कसं झालं आता लोक भरपूर जायला लागले ना तथ मग त्यांनी ते पायऱ्यांच्या ऐवजी ते रोप व केलाय म्हणजे डायरेक्ट बसून त्याच्यामध्ये वरती सोडतात ते
हो का खूप छान कि ते म्हणजे कसं सगळ्यांना असं पायऱ्या पण चढतायेत
डता येत नाही ना पहिले कसं होतं काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण एक आठ नऊ वर्षापूर्वी पायऱ्या होत्या पण त्याच्यानंतर ते सरकारने पण मनावर घेतलं आणि अ तिथं म्हणजे नाही का पर्यटन वाढलं मग ते रोप वे केला तिथे वनीिला वर
हा बऱ्याच ठिकाणी अस ते डोली वगैरे असं असत ना ह ते असं घेऊन जातात ते ह्याच्यामध्ये वयस्कर किंवा आजारी जरा थोडं काय अपंग वगैरे भाविक बघत असतात त्यांना हा ह रोप वे म्हणल्यावर छान की मग
हो म्हणजे किती वीस पंचवीस मिनिटमध्ये डायरेक्ट वरती ते सोडतात आणि अगदी देवीच्या म्हणजे ह्याच्या मंदिराच्या जवळच आणि वरती गेल्यानंतर इतकं छान वातावरण असत ना तिथे कि एकदम थंड व आणि शक्यतो कस कि आता पावसाळा वगैरे असला ना किंवा तेव्हा जास्त गर्दी असते किंवा आपलं म्हणज म्हणा देचे वार असतात तेव्हा आता तिथली लोक जात आजूबाजू
हो आणि पावसाळ्यात तिथलं वातावरण खूप निसर्गरम्य असेल ना बघण्यासारखं वगैरे हिरवळ हिरवळ सगळं
हिरवळ असते सगळीकडे आणि ते कसं होतं ते अंद णे रात्र झाली की अंधार झालं की बंद करतात दर्शन ते थोडं रात्रीच रिस्की ना वरती जायला हे करायला मग थोडा
दर्या वगैरे असतील तिथं जास्तीच्या
एक साईड थोडस नाही का दऱ्या आहे एका साईडला पूर्ण मग ते थोडस जाय म्हण आार र्रीच मग ते रात्री संध्याकाळच आंधार लागलं की बंद करतात दर्शन मग मग सकाळी पण कि सहा पाासन हा साडेपाच सहा पासून पुन्हा दर्शन सुरूात पण वरचे म्हणजे वर खूप सुंदर असतात आणि देवीची मूर्ती पण पूर्ण अशी शे म्ह क सेंद्रिक कलर म अशी पूर्ण मूर्ती आहे आणि एकदम ते
देवीची मूर्ती ते अस व्हिडिओमध्ये वगैरे
हा ना
अट्रॅक्टिव आहे अशी थोडी एक साईड ला झुकलेली आहे ना मला वाटते उजव्या साईड ला झुकलेली आहे हा ् हो अस फोटोमध्ये व्हडिओमध्ये पण क प्र्य त त पाहिलं असेल ना त्याच्यामुळं मग तुम्ही तुम्ही वेगळंच सांगू शकाल ना
नाही आणि प्रत्यक्ष म्हणजे नाही का माणूस ज गेल्यावरती असं हरूनच जातो त्या वातावरणामध्ये आरती चालू असते नाही का हे चालू असतात भजन येथे ते वरती गेल्यावर एकदम वेगळंच वातावरण असतं आपल्याला असं म्हणजे नाही का वेगळं दुनियात आल्यासारखं वाटतं एकदम सगळं असं भक्तीचं वातावरण असत
हा हो ते आहे ना देवीचं मंदिर म्हल्यानंतर पूर्ण शां शांत तर नसेल तस
शांत नाही पण असं मनाला प्रसन्न वाटत नाही का तिथं बसल्यावरती म्हणजे शां डोळे झाकून बस जरी मू समो पण एकदम प्रसन्न वाटतं
प्रसन्न हो म्हणजे दर्शन झाल्याचा वेगळच आनंद निर्माण होत असेल ल त्र ह
अस बय म्हणजे देच्या मंदि म्हणजे देच्या मूर्तीच्या समोरच मोठा हॉल आहे त्यामुळे ते हॉलमध्ये बसून आपण म्हणजे नाही का तिथे मंत्र हे करू शकतो किंवा नाही प्रार्थ कराला म्हणजे अगदी डोळ्यासमोर
हा म्हणजे देवीच्या मंदिराचा तू गाभरा असेल
गाभरा तस गाभरा तस आहे म्हणजे लाईन तर असतेच पण ला ला म्हणजे मूर्तीजवळ जाऊ शकतो लाईन म पण बाजूला असं थांबलं कुठेही नाही का तर मूर् दिसते लांबणं सुद्धा ना ते एवढं मोठं तिथं असं बसायसाठी भक्तांना असं केलंय
हो हो हो
हम्म आणि माकडंप माकडं असतात पवर्ती हा ते आणि आपलं हा हातातलं खाान खाण्यासाठीच म्हणजे आपल्या हातात काही खायला आहे का ते बघायसाठीच ते येतात आपल्याला बाकी नाही काही करत नाही आपल्याला काहीच नाही फक्त
काही नारळ वगैरे प्रसाद असेल तर तोघे
हा फुटाणे असतात नाही का हातामध्ये ते खडी साखर फुटाणे ते बघतात आपल्या हातात आहे का त्याच्यासाठी माग येत
हो होताई छान वाटलं अशी नवीन काहीतरी तुमच्या डून छान माहिती मिळाली
चालेल चालेल चालेल ताई ठेवू
हो हो
ओके